हॅलो. !
हा.. बोला, कशा आहात?
हाय, ब का, मस्त तुम्ही...?
मी पण, मस्त, निवांत एकदम.
हा हा, चहा वगैरे आताच झाला बघा, तुमचा?
हा, नाही अजून आत्ता घ्यायचा.
हा हा, तुम्ही चहा पावडर कोणती युज करताय ओ?
जीएस... जीएस, जीएस, शिवाय मला दुसरा चहा कोणताच जात नाही. अजिबात
होय. काय.. अ आ.. गणे ते आमच्या साईडला, ते लाल असं एकदम चहा पुड लाल भडक चहा होतेह. त्याचा म ते, आम्ही आता बंद केली, आणि ते सह्याद्री म्हणून इलायची पुड असल्या बघा.
हा..
म्हणजे ते इलायची त्यात मिक्स केलेलं असतय,. ते ती यूज करतोय.
म्हणजे कसं ते, केमिकल लाल भडक होतय. मग केमिकलच जास्त प्रमाण आहे. मग त्यामध्ये.
होय, होय, ते प पिऊ पण वाटत नाही ओ ते. कसलं वास पण नाही. खरं चव लागत नाही. त्या चहाला.
ह म्हणजे, वेगळं काहीतर असल. अ ठीक.
साधे असेल ना एकदम ती.
केमिकलच जास्त प्रमाण आणि स्वस्त असणार, ना स्वस्त असणार आणि केमल, जास्त प्रमाण वापर
बहतेक, होय... होय. त्याच्यामुळे, आमही आता, आम्ही सहा महिने झाले. ते ना, इलायची ते सह्याद्री म्हण असते. तेच वापरतोय. हम्म... तुम्ही... कधी अ.. पन्हाळागडला गेलतासा काय?
अ... नाही कधी, पन्हाळा वगैरे मी कधी गेलेला नाही आहे.
मी पण कधी गेलेले नव्हते. पण जेव्हा आता माझ्या लहान मुला हो.... म्हणजे, अ... मु मुलांच्या आई.. आईना पण घ्यायचं, म्हणजे सगळ्यांची अशी ट्रीप होतीय.
हा... हा प हा मुलांचे, आणि मुलांच्या पालकांचे,
पालकांची हा, मग ते तेव्हा, आम्ही पन्हाळगडला गेलेलो. मस्त आहे. बघा फिरण्यास सारं म्हणजे, जास्त का वे थबलो नाही. लहान छोी छोटी मुलं होतते. कायवढं काय म्हणजे जरा फास्टमध्ये
पोरांना बघण्यातच....
हा.... पण म्हणजे जे हा.... महाराजांनी केलेलं, असं ते सगळं म्हणजे बघण्यासारखं मस्त वाटलं. तिथं आम्हाला,
हा.. हा.. काय.. काय.. तरी, पण तिथं.
अ... तिथं ना.. ते त्यांनी, पहिल्या जे काळातलं धान्य साठा ठेवण्यासाठी, ते कोटारी वगैरे काय का असते की, ते हा.... ते परत छोट्या, छोट्या, खोल्या अशा राहण्यासाठी केलेलं. तर, त विहीर एक हाय आत पाण्यातत अस, उतरून जायच. मस्त आहे. बघण्यासारखा आहेच, तथं
काय? पाणी पिण्या योग्य आहे काय ते?
नाही, नाही, पाणी पिण्या योग्य नाही. हा थोडा पूर्वीच आहे.
हा....
पण, त्यांनी, त्यावेेळेस केलेल कोरून. म्हणजे विहीर काढलेली, ग खोदलेली हा....
हा ठीक आहे. मग, आणि काय, काय, आवडतेय तुम्हाला.
रायगड लेक जायची इच्छा आहे. बघा आता
होय आता चालू आहेत की सगळ्यांचे रायगडला चाललेत सगळे लोक. आता पावसाळ्यातच मज्जा येत रायगड बघायला.
ते तुम्ही कधी नाही का? केला तिकडं.
अ नाही मला समुद्र मला असं म्हणजे किल्ले वगैरे जास्त तर आवडतात. फक्त जास्तीत जास्त, मला समुद्रावर फिरायला आवडते.
फिरायला होय बर तुम्ही कोणत्या? जास्त समुद्रावर तसा फिरायला.
अ आम्ही जास्तीत जास्त परवा कुठं गेलं तर तिला आपण मालवणला ना मालवण मालवणच समुद्र सिंधुदुर्ग चा समुद्र सिंधुदुर्ग किला बघितला जास्तीत जास्त- मालवणचा समुद्र म्हणजे कोणता पण समुद्र असले समुद्र पाहिजेल फक्त आणि समुद्र किनारा पाहिजे.
हा.
म्हणजे तिथं जाऊ शकते मी असं समुद्र.
हा हा मालवण म्हणजे ते गोवा म्हणतात. ते का ते आहे वेगळां आहे असे मालवणचं समुद्र वेगळा आहे.
पण मध्ये येते महाराष्ट्रात येते मालवण. आणि गोवा हे राज्य वेगळं पडते मालवण हे महाराष्ट्रामध्ये येते.
हा.
आणि ही गोवा हे राज्य वेगळंच आहे.
होय काय हा ह हा ह पण ते जे फिना फिरा मी कधी गेले नाही पण फिरायला जाणारे म्हणात ते मालवण, गोवा केला असं म्हणतात ना मग मला वाटलं काय ते ते एक समुद्र एकच.
हा तर म्हणजे अंतर एवढं जास्त नाही आहे दोन अडीच तेज अंतर आहे तिथन मालवण मधन ते गोव्यासाठी.
का हा हा.
दोन जास्तीत जास्त दोन तासचा त्याच्या मग एवढ मग एवढं काय वाटत नाही त्यामुळे जाणारी जातात खर माझं तर असं म्हणणं आहे की आपण एका ठिकाण जायचं तिथच दोन दिवस थांबायचं. आणि तिथलाच परिसर सगळाफिरून निवांत बघायचं. बघितल्यासारखं पण होतंय आपली पण स ते नाहीतर कसं होत एकदम जास्त ठिकाण करायच म्हटले की मग उगच धावपळ होत्या. ना सर बघून हो ते ना व्यवस्थित म्हणजे मजा घ्यायली त्या कायच होत नाही एन्जॉय पण होत नाही व्यवस्थित.
नाही होय होय.
त्यापेक्षा एका ठिकाणी दोन, तीन दिवस थांबा. तिथंच थांबा खावा, प्या निवांत राहावा.
हां.
अ एक ठिकाणं हुद्ये चालतंय खणं निवांत
व्यवस्थित हा होय होय गेल्यासारखं तिथं बघितलं तर पण ते हा.
म्हणजे तिथला अनुभव घेता याला पहिलचा, आनंद घ्यायला याला पाहिजे तिथल्या गोष्ट
मग तेच सिंधुदुर्ग जिल्हा म्हणताय किल्ला म्हणताय ना ते. ते समुद्रच्या आतमध्ये आहे काय? हा मी ते इंस्टाला का काय ते कशा म तर व्हिडिओ बघितलेला.
हा.
ते समुद्रच्या आतमध्येच आहे काय?
समुद्राच्या आतमध्ये ते हे बोटीतून जायला लागते पलीकडे.
होय काय?
हा त्या असतात तिथं तीनशे लोकं नावाडचे अ त्यांनी फार नेतात मग तिकीट काय असेल ते त्यांच द्यायचं. तिथंन त्यात पण घेऊन येतात पण फिरायच फक्त तर तिथं जायच आपण फक्त फिरायचं काम आपण करायचं ते न्यायाच आणायचं आपल्याला काम करतात.
हा हा एकदा तिकीट काढून काढायचं फक्त.
हा तिकीट काढलं की नाही तेनी नेतात पण आणतात पण फक्त आपण फिरायचं किती वेळ आपल्याला, परवडते बघून फिरायला म्हणजे जास्त वेळ जाते ते.
हा हा म्हणजे ते समुद्रात म्हणजे मोठा आहे जस फिरण्यासारख किल्ला तिथं?
होय होय मोठा आहे किला भरपूर म्हणजे भरपूर मोठा आहे एवढं पाय भरून येतात. एवढा मोठा आहे किल्ला त्यो होय.
ते समुद्राच्या ह्याच्यामध्ये कसं ते केलं असल ओ?
काय माहित आता, आता शिवाजी महाराजांनी आता आपल्या केल्यात त्यांची म्हणजे काय ची बुधीच काय म्हणत्यात, त्यांची बुद्धीच आता काय माहिती कस काय काय? केली
महाराजांनी कसं केलं असं सांगाय कि हम्म आणि आणि कुठे गेलता तुम्ही असा
अं जास्त करून मी नाही मग कुठे गेली मला समुद्रच जास्त आवडतात.
हा हा.
समुद्र समोरच्या त्यात खाणं पिणं फिरायला असं म्हणजे भटकायला जास्त आवडते कुठे पण असत मग भटकायला जास्त
हा हा.
बाहेर फिरायचं खाणं पिणं जास्तीत जास्त एवढं काही आहे.
हा हा ज्योतिबाला कधी गेला नाही काय तुम्ही
ज्योतिबाला पण जाते कि ज्योतिबाच्या डोंगराला आमच कुळ देवत आहे ना ते
हा आमचं पण कुळुदैवत म्हणजे माहेर कडून आहे ना ते त्याच्यामुळ कधी पण असं इकडं म्हयला लागलो की म्मी वगैरे जायत असली की त्यांच्यासोबत मी पण जातोय. ह
हा.
जायचंय सगळी जण फॅमिली तिथे जेवण पण थोडं करून यायचं बाहेर पण काय एवढं खाऊ वाटत नाहीे जाईत नाही तेलकट
होय.
काय थोडं जेवण करून तिथं झाडी वगैरे हा येेतना जीव मस्तपैकी यायचं ते फॅमिली सोबत जायची वेगळीच मज्जा असते आणि
आम्ही कधी फॅमिली सोबत गेलो नाही मी आणि आमचे म्हणजे मिस्टर दोघच टू व्हीलर न जात होत पोरं कोण एका दुसरा बाळ घ्यायचं आणि जायचं.
हा हा होय ते आमची कशी रिक्षा आहे ना पप्पांची
हा हा.
मग त्याच्यामुळे गेले की पप्पा सगळे नाही घेऊनच जातात ना त्याच्यामुळे जातोय ना तर मग कुठलं जायला मिळते हो
ते तर राहा आहेच की कोल्हापूर पासून पण जवळच आहे खरं ज
होय जवळच की होय जवळच आहे.
हा मग इकडून क जात नाही का तुम्ही.
इकडनं नाई कधी गेलेले इकडनं नाईक तिकडन आमच्या तिकडन जर भरूर लांब पडतेय ओ.
होय का?
हा कोल्हापुरातन पण आमचं गाव तीस किलोमीटर आहे हो.
हा हा ठीक आहे ठीक आहे मग जर लांबाच पडत
तरी हा लांब पडते होय. आणि कोकण साईड म्हटलं जरा कामाचा प्रभाव जास्त असतोय ना तिकडे त्यामुळ एवढं फिरायला काही मिळत नाही कधी इकडं आलो की मग हे जायचं कधीतरी
हा
आ तुम्ही बाहुबली तीर्थक्षेत्र म्हणून आमच्या को.. गावाजवळ आहे. ते बघितलंय का तुम्ही कधी.
नाही कधी तिकडे गेल नाही मी कधी बाहेरनच बघितली फक्त आतमध्ये काय आहे कसं आहे ते काय नाही बघितलं?
बाहुबली कायं?
हा नाही बघितलो कधी.
हा हा ते पण तीर्थक्षेत्र सोडा चांगला आहे. ते पण म्हणजे आमच्या माझ्या माहेर जवळचं हा हा ते मूर्ती वगैरे हाय परत वरती पाचशे पायऱ्या चढून
नावेतलं काय मंदिर आहे ना काहीतरी.
हा ते काचेच जहाज मंदिर आहे. मी पण आता गेलो नाही गावा शेजारीचं आहे बघा तर पण जायाचं आता कधी तर जवळ असली की माणसाला किंमत नसते ना इथं जवळ असनं हा..... होय होय आता बघाय जवळ म्हणजे दोन किलोमीटर आहे फक्त आमच्या इथनं. कधी ल लग लग्न झाल्यावर नऊ आठ नऊ वर्ष झालं तेव्हा गेलेलो नाहीत जवळ असून जात आता जायला हो घडत नाही. आलं की आलं तोपर्यंत आणि जाण्याची घाई होती हो तिकडं. कुठं दोन दिवस राहिले तर पळा पळ अं नाही ते जरा चुलते वारलेत चुलत त्याच्यामुळं अ आलोय एक कारू
बरं ठीक आहे.
नाही तर आता येणं घडलंच नसतं कसं आमच्या पण शेतातले जरा काम चालू आहेत हो ते भा टाच वगैरे आणि ती आषाढी वारीतं अ... आता आमचं थोडस भात असतंय थोडा ऊस असतोय.
हं.....
नाचण्याचं थोडं असते नाचना.
नाचणी.
हा नाचणे. ते थोडं पेरायचं आहे अजून मग अचानक वारलेय त्याच्या मग आलोय जाणार उद्या परवादेशील जाणार आहे. हा.. आणि त्यात पाऊस असतोय ना तिकडं भरपूर प्रमाणात
होय पाऊस तर आहे थोडासा सगळीकडे आता पाऊस झालेय.
हां
ठीक आहे.
अ... चालेल ठेवूं मग करते आणि
हा ठीक आहे. चालतं
हां